हॅलो.
हा नमस्कार ताई
येतोय का आवाज माझा?
हो हो येतोय. व्यवस्थित येतोय.
हम्म हम्म काय म्हणता? कशा आहात?
हो मजेत आहे.
हा हा हा. आपल्याला फोन चांगला कि वाईट याविषयी थोडीशी चर्चा कराय
हो हो. चालेल, चालेल.
चालेल, चालेल.
तर अ हो करूयात.
ह ह हम्.
तर अ आपण बघतोय फोन चांगला आहे की वाईट आहे. तर हे आपण कस ठरवतो? तर पूर्णपणे कस आपण कसं वाप वापर करतोय त्याचा म्हणजे आपल्या ते गरजांवर अवलंबून आहे.
बरोबर हाय.
आता आपल्याला जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखाद्या नातेवाईकाशी कुटुंबाशी किंवा एखाद्या मित्र-मैत्रि मैत्रिणीशी आपल्याला विडिओ कॉल द्वारे बोलता येत. ऑडिओ कॉल द्वारे बोलता येत. किंवा इंटरनेटच्या मदतीनं आपण घर बसल्या कोणती पण माहिती मिळू शकतो. नवीन गोष्टी शिकू शकतो.
बरोबर आहे. बरोबर आहे.
अ किंवा आपण मन मनोरंजनासाठी. कुठे प्रवासाला गेलो तर. प्रवासात गाणी ऐकू शकतो. किंवा वेगवेगळे व्हिडीओ बघू शकतो. समजा कंटाळा आला तर थोडेफार गेम्स वगैरे. अ खेळू शकतो. किंवा आपण ज्या ठिकाणी प्रवास ला जात आहोत. त्या ठिकाणी समजा नवीन असेल. तर आपण इंटरनेटद्वारे तिथल्या म्हणजे त्या ठिकाणाची माहिती पण आपल्या मोबाईलवर मिळवू शकतो.
बरोबर आहे. बरोबर आहे.
कस आपण. कसा त्याचा वापर करतोय. त्यानुसार तो. चांगला आहे.
बरोबर आहे. आपल्या गरजेनुसार आप
हा गरजेनुसार. कारण आपण तास संन-तासं बिनकामाचे रीलस बघत बसले. बिनकामाचं काही पण बघत बसले तर तो वाईटच ठरणार ना. त्याचा आपण कसा वापर करायचा. ते आपल्यावर अवलंबून राहतो.
बरोबर आहे. कारण तो जितकी जास्त माहिती देतो. तितका जास्त चुकीच्या गोष्टी पण आपल्याला. समोर आणून देतो असतो.
हो आपण एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये. सर्च करून बघत बस आपल्याला. म्हणजे बिनकामाच्याच गोष्टीत्या आपण बघणार ना मग.
बरोबर. वाईटच असतो. बरोबर कारण आपल्यावर. पण डिपेंड आहे की. फोनमधन आपण किती काय चांगलं घ्यायचं.
हो ते बरोबर आहे.
कारण प्रत्येक गोष्टी ही आपण चांगलं आणि वाईट हे दोन्ही शिकत असतो.
हो.
त्यामुळं आजच्या काळानुसार तो भरपूर काही अपडेट आपल्याला देतो. पण मग. ते आपण शिकत गेलं पाहिजे. कारण.
आपण शिक्षणासाठी. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी. ते त्याचा वापर केला तर तो आपल्याला चांगलाच.
बरबर प्रत्येक गोष्टीत नवीन-नवीन आयडिया जर आपल्याला हव्या असतील. नवीन पद्धतीने ती गोष्ट आपल्याला जर शिकायची असेल. कोणासमोर जर मांडायची असेल. किंवा आपल्याला काही गोष्टींमध्ये भरपूर काही नावीन्य आणायच असेल. तर आपण फोन मध्ये बघून. भरपूर काही शिकू शकतो. आपण असं.
हो.
आणि पूर्वी कसं पत्राद्वारे
हो.
एकमेकांशी संवाद साधला जायचा.
त्याला म्हणजे. जवळ असेल तर लवकर पोहोचायचं. लांब असेल तर उशिरा.
बरोबर आहे. आणि एकमेकांची. की आपल्याला कनेक्ट व्हायचं असेल तर पूर्वी अ पत्र्यांचाच आधार घे
हा हा, मग त्याला वेळ लागायचा.
आता तो वेळ आण णि मनुष्याला भरपूर जवळ आणलंय फोनने, वेळ वाचतो. आणि वाटलं आपल्याला तर आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण लगेच बघू शक तो बा फोन वर आपण किती लॉंग डिस्टन्सला असलो तरी.
हो ना, हा. म्हणजे स फोन म्हणजे ते एक अ इलेक्ट्रिकल अ साधन आ हे ना, तो ते वाईट म्हणण्यापेक्षा आ आपण फोनमध्ये काय वाईट गोष्टी बघतो, किंवा काय चांगल्या गोष्टी बघतो त्याचा वाईट गोष्टी बघण्यासाठी कसा त्याचा अतिवापर कर तो हे आपल्यावर अवलंबून आहे ना.
मिळाली नाही पाहिजे, हा जर आपला एक प्रयत्न असला तर आपण भरपूर काही शिकतो ही. आणि त्या गोष्टीचा म्हणजे एन्जॉय पण करू शक तो त्या त्या वयात त्या त्या गोष्टी असं हां हां वेळेच्या आधीत जर सगळ पाहिजे असं जर म्हटलं तर मग ते अतिरिक कच हून जात
हो ना
अस
आणि चांगला पण खूपयो उपयोग आहे आपली आता टाईम वेळ पण वाचवू शकतो न कारण ऑनलाईन पण बरेच व्यवाहार सुरु लेत गुगल पे फोन पे मग आपलं रांगाच्या रांगेमध्ये उभं राहायचं बँकेमध्ये वगै वगैरे जाऊन ते पण वाचलं ना आपलं आपण एका अ क्लिक द्वारे म्हणजे कोणाला पैसे पाठवू शकत तो आपल्याला म्हणजे घेऊ शकतो पहिल आपल्याला साधे शंभर रुप पय जरी काढायचे म्हणलं तरी रांग्याच्या रांगेत उभं राहां लाग
राहावं लागायचं आणि कसं आहे सिनियर सिटिझन्सला ही गोष्ट जमेलच अस नाही कारण त्यांच्या वयोमानानुसार
हो पण त्यांच्या घरी कस शिकलेले असतातच ना मुलं
बर बरं बरं नाही नाही पण मग अस रांगेच्या रांगेत उभं राहणं बॉ असे प्रत्येक सिनियर सिटीझनल तस नाही तर ते फोनने एकदम सोपं करून दिलं म असं त्यामुळ त्यांना प्रत्येक गोष्ट म्हणजे आणि त्यांनाही फोनमुळे नवीन नवीन गोष्टी शिकायला आवडायला लाग
हो.
कारण काळानुसा तर ते पण आता भरपूर काही गोष्टी जाणून घ्यायला लागल्या.
हा काळाची गरज आहे ना आता मोबाईलमध्ये थोड फार नवीन काही अपडेट येतील.
आणि आता आहे ना जवळ जवळ नव्वद पंच्यानवं टक्के गोष्टी ती या मल्टीमडियाचा आधार घेऊनच कराव्या लाग तात त्यामुळं त्याच्यात जो शिकतो त्याला अडचणी येत नाही. आणि प्रत्येक गोष्ट शिकण्याची इच्छा दाखवली की त्याला ती गोष्ट जमते म्हणजे जमते म्हणजे जमते.
हो.
सुरुवातीला प्रत्येक नवीन गोष्टी शिकण्यासाठी माणसाला त्रास होतो.
होतो ना
ता ती लक्षात आली की मग सोपी वाटते. वाटायला लागते उलट तिचं शिकलेली गोष्ट तुम्ही अजून दोन जणांना शिकवू आणि त्यांनाहि याच किती नॉलेज देऊ याच्याबद्दल म्हणजे अजून उत्सुक असतात.
हो नवीन नवीन शिकाय ला आपल्याला पण शिकायला मिळत आणि आपण दुसऱ्यांना शिकवल्यावर अजून आपल्याला समा धान वाट
कारण फोन ही अशी गोष्ट आहे ना आजकालच्या जगात कि त्याच्याशिवाय पानचं हालणार नाही.
हो हो बरोबर आहे.
ती शिकणं गरजेचंच आहे.
हा.
तसं आता काही लोक कसं जास्त वेळ मोबाईल बघत बस तात त्याच्यामुळे कसं जास्त वेळ स्क्रीनकडे बघितलं तर मग डोळ्यांच्या आधा आजा र पण होऊ शकतात त्यांना मानदुखी, डोकेदुखी होऊ शक ते आणि मोठ्या माणसांपेक्षा कस लहान मुलांचा खूप प्रिय झालेला आहे आजकाल मोबाईल
लहान मुलांवर याचा दुष्परिणाम होतोयं पण त्यांना ते ऐकायचंही नसतं आणि त्यामुळे मग त्यांच्या स्वतःच खूप
हा तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघतायं मू जेवायला सुद्धा म्हणजे चल म्हणाल जेवायला तरं अगोदर र मोबाईल मागतं ते बघायला तरच तोंडामध्ये घास आणि जेवण करताना ते मोबाईलकड सगळं लक्ष असतं. आई इकडून घास चारते ते खातयं फक्तं म्हणजे काय चालू आहे त्याच्या पण त्याला समजत नाही फक्त क्रिया चालू आहे सगळं लक्ष मोबाईलमध्ये
त्याच शारीरिक संतुलनही बिघ हम्म हम्म हम्म मानसिकताही नसते त्याची की आपण खरंच जेवलं पाहिजे आपल्या शरीरासाठी महत्त्वाचं आहे त्याने आपल्याला ताकद मिळेल.
तसं तर काहीच नाही एखादं कार्टून वगैरे आई पण लावून देणार बऱ्याच स्त्रिया आपण बघितल्यात चल तुला एवढं मोबाईल देते मग एवढं बघत बघत एवढं संपून टाक.
बरोबर बरोबर बरोबर आहे पण मग त्याच्या नंतर ती सवय लाग ल्या नंतर दुष्पिणाम जेव्हा अनुभवला येतात तेव्हा मग त्यांना मस्त
तेव्हा उशी
हम्म हम्म हम्म कारण तेव्हा वेळ दिला मुलांना तर पुढे त्रासदायक होणार आणि याच त्यांना काही वाटत त्यावेळी वेळ मारून नेतात पण मग त्याच्या नंतर पस्तावा करत
हा ना मेंदूला पण ला लहान असल्यामुळे मेंदूला पण जास्त धोका होण्याची शक्यता
हम्म हम्म कारण तेव्हा पूर्ण ते शरीर त्याच.
प्रोग हा हा तयार होत असत हो ना.
म्हणजे मेंदू मध्ये फिट राहील लहानपणी ते मुलांच्या जास्त काळ लक्षात राहतं. आणि फोनच्या रेज मुळ मुलांना मगं ते जास्त त्रासदायक होत.
हो ना.
कारण ऍडिक्ट होऊन जातात ना ते त्याचे
आणि त्याच्यामुळं थोडे मुलं असे चिडचिडे पण बनाय लाग लेत बघा आता तुम्ही लहान मुलं असं बाहेर वगैरे गेल्यानंतर दिसतच नाही काही स्वतःच म्हणून त्याच्यामध्ये काही राहतच नाही त्यांच
ह तेच तर.
चिडचिडपणा जास्त उद्भवायला लागला त्यांच्याकड नाही दिला की अकरास्ताळी पणा करायचा रडायच मग ते घरच्या मोठ्या माणसाांनी सवय लावली पाहिजे न की लेकरांना काय चांगलं द्यायचं. येच्यातून
बरोबर बरोबर कारण त्यांना समजत नसतं त्या वयात ते ना.
हा.
अस.
म्हणजे कस आपल्या वापरण्यावर आहे चांगला चांगला पण आहे आणि त्या अतिरेक तर वाईट पण आहे म्हणजे अस मोबाईल चांग की वाईट म्हणजे चांगला पण आहे आणि त्याचे दुष्परिणाम पण आहे थोडक्यात नुकसान पण होऊ शक तो पण आपण चांगल्या रीतीने वापरला तर तो आपल्याला फायदा पण खूप सारा देऊ शकतो. असं आहे. चांगली माहिती मिळाली तुमच्याकडून.
हो हो, तुमच्याशी बोलून छान वाटलं, कारण असं बोलून भरपूर अ विषयांचा अजून तेच त
हो, ठीक आहे.
ठेव म?
हो हो.
धन्यवाद!